हॅलो
कसं आहेत बरं आहे ना?
हा नमस्कार काय चाललंय बरं आहेत का?
बस नमस्कार माझं पण बरं आहे, तिकडे काय स पाणी पाऊस पडला की नाही?
पाऊस वगैरे काही नाही पडला अजून ऊनच पडतंय. हम्म बसलो होतो मॅच बघत मग, चालू होते ना ते इंडिया श्रीलंका फायनल चला संडे आहे, बघावं काही तरी मस्तं खेळलाय वैभव वैभव
हा ते तर आहेा मग काय आता उन्हात पण आपण बाहेर कुठे जाऊ तर तब्येत बिघडायला त्यापेक्षा घरात बसून तरी काही मॅच वगैरे बघितले ते पण चांगलं राह
हा तेथवडा टाइमपास होतो मला आता काय करणार हम्म मस्त खेळ आता अकरा बॉलमध्येध्ये एक फिफ्टी केली होतीनी आताच
हो ते मस्त खेळलं होत ते ते ना
तुमच्याकडे पाऊस बरा आहे का
नाही हो इथं पण होऊन जे शक्यता होती पावसाची पण काय नाही ढग आले होते पण वापस
परत होन चालू झालं माग मार
हाता माहिती पडेल जुलैमध्येध्ये सांगितलंय पंधरा सोळा जुलैपर्यंत या पाच जुलै पासून मान्सून चालू होईल म्हणे पण आता माहिती पडेल
हम्म लेट झाला थोडा
तेचं ना
हम शाळा वगैरे चालत ना तिकडे
हो चालू झालंत हम् तिकडे चालू झाल्यात का काही नाही
हा झाले दादा काही ठिकाणी तीस तारखेला होणार आहेता
हा तिथं काय आता बघा जे गव्हर्मेंट कॉलेज राह शाळा असत त्यांच्या बरोबर ज प्रायव्हेट असत त्यांच मागे पुढे चालू होतं
हम गव्हर्नमेंटच मण नोन खूप पडाले त्यामु मुलांना नाही पा
तेच ना तिथं तर काय नाही माझ्या अंदाजे सकाळची शाळा चालू झालेली असते बाबा म्हणजे दुपारी एक वाजेपर्यंत असते वाटत शाळा तिथून सुट्टी होऊन जाते
मग केला का नाही आज योगा
मग योगा थोडाफारच झाला या वेळेस काही नाही
हो योगा डे होता ना आज जागतिक त्यामुळे सकाळ दिवसाची सुरुवात झाली का योगाने
थोडा एवढं काही नाही
नयक्यालगा कसं
काय लेटच उठलो गेलो नं तर बघितलं आज योगा डे हाय म्हणतात
तशीच म्हणते त्यांच्या या भागात ऱ्हाव म्ह हम्म करायला पाहिजे मस्त योगा सेलिब्रेट
हा योगा तर बघा आपल्या शरीराला जितका उपयुक्त आहे तितकं दुस दुसरं काहीच नाही आपल्याला मग कोणता त्रासही होत नाही आपण जर योगा नियमितपणे करत राहिलो तर
हम् शेर अय आता कसं खाणं वगैरे फास्ट फूड होतंय त्यामुळे थोडस व्यायाम वगैरे काय त्याची गरज आहे आहे त्यामुळे वेळेवर व्यायाम योगा जर करत राहिलं तर थोडस शरीर पण चांगलं राहील
ते तर हायच तुम्ही केला की नाही केला
केला ना सेलिब्रेट केला ना
फास्ट फूडच बी प्रमाण खूपच वाढलंय हो आता खाण्यामध्ये पहिले एवढं नव्हतं
खाणं पण थोडंसं केमिकलचं आहे ना पहिलं थोडसं नॅचरल आपलं सेंद्रिय हे खाणं वगैरे असायचं
म
आता ते हम्म आता शेतकरी पण शेंद्रे फवारनीं करत नाही, काही नाही सगळीकडे फवारनीच सगळे पिकपण हम्म आता भाजीपाला पणना पण बघतोय ना
तेच ना
घे पाणी
पहिले बघा सगळं भाजीपाला बी किती हिरवा यायचा आता बघा एवढं म्हणजे असं वाटत पण नाही भाजी जर घ्यायला गेलो तर वाटत सुद्धा ना का भाजी टवटवीत मग फ्रेश
हम्म तो ओळखायला पण येत नाही आता सगळं केमिकल मध्ये बडवूनच आलावर येत कोणते प्रॉडक्ट वगैरे पण घ्यायचं म्हटलं तर आवघडचं आहे लहान मुलांना देणं पण
मग पहिले बघा कोथंबीरचा किती वास यायचा गावरान कोथंबीर राहायची, तर आता कोथंबीर म्हणजे निसती बस अस आपल्याला भाजीत नसते चिरून चिरून टाक काय साठी देते बस ना तिचा स्वाद येतो ना काय
नाही काहीच राहिलं नाही पहिल्या सारखं आता सगळ सगळ केमिकलचच चालू आहे
तेच ना
हम्म आता हे सगळं त्याच्यामुळेच होतं मग लहान मुलांना म्हणतो आपण कॅन्सर होतोय का हे असंच खाणं वगैरे त्याच प्रमाणच बिघडलं आता
तेच ना आता जर म्हणजे पहिले बघा पौष्टिक पदार्थ किती खायला भेटायचे आणि सगळं म्हणजे ऑर्गॅनिक म्हणजे ऑयच राहायचं ऑर्गॅनिकच राहायचं पण आता तसं नाहीय आहे
आता सगळं मिक्सच यायल दुधापासून भेळ भेसळ होते. दुधामध्ये पण आता ते काहीतरी केमिकल टाक
ते ना युरिया का काय टाकतो.
हम्म अं दूधवर तरर म्ह ते लोकांना ते पण कळणार नाही, नेमकं काय दूध खाते काय युरिया खाते
मग अजून हे जे तांदूळ येतात त्याच्यात पण प्लास्टिक चा तांदूळ निघायला.
हा म्हणजे एवढी भेसळ वाढलेली आता किती अवघड आहे रे आता येत पुढच्या पिढीचं तर
पहिले जे ना माहिती होतं ते बरोबर हाय हँडल करून घ्यायचे पण आता त्यांना माहित नाही तर मग ब जसं भेटतय तसं खाऊन घ्यायचं मग त्याज्यांनी त्रास व्हायला लागतो मग नंतर आपल्याला डॉक्टर र सांगता का का तुम्ही हे खायचे नाही, ते खायचे नाही
मग ते,, आता छोट्या मुलांना पण बघा ना चष्मा लागलाय, ऐकलंय पूर्वी कसं होतं आता मथारे झाले तरी त्यांना कुठं काठी टेकवायची गरज नव्हती शंभर वर्ष झाली ते वज उचलायचं शंभर क्विंटलच आता काय एकऽऽ क्विंटलचं वजन उचलत नाही.
आता चाळीस पन्नास ची वय मध्ये जर चाळीस पन्नास ची एज मध्येच मगंऽऽ तेऽ काठी टेकाय लागून जातं.
हम्म, पहिल्याचे बघा ना शेतीचे वजन पण कसं असायचं? पोत एक, एक हे असायचं शंभर किलोच ते
अहो ते, भरलेलं पोतं दोन, दोन तीन, तीन उचलायचे पहिले लोकं, आता एक पोत उचलायला मगं मागे पुढे होतील.
म्हातारे पहिले ते उचल
हो ना.
खूप आवघड हाय. खाण्याकडे लक्षच नाही हम्. ह.
सिटीतलं प्रमाणाच जास्त झालेलं सिटीमध्ये बघा, फास्ट फूड सिटीत खूप जास्त त खाल्ला येतो.
तेस ना, लोकांना पण वेळ नाही थोडसं आता. पहिल्याचं कसं वेळ होतं. शेत तीत काम करत करत करायची. आता वेळच नाई.
हम्म. आणि ते पण सगळं निसर्गही साथ देत नाही ना अव शेतीत बघ आता वेळेवर पाऊस येत नाई. पाऊस आला त मंग कुठे जास्त, एखाद्या वेळेस अतिप्रमाणावर पाऊस आला त जे पीक क जे कापणीला आलेलं असतं तेचं नुकसान होत् मंग, सगळ्यांची मगं निराशा होऊन जाते का भो, आपण एवढी मेहनत कर तो आणि, एखाद वेळेस पाऊस यतो. जेव्हा पाऊस नसतो, तेव्हा मंग हे होऊन जातं. मंग मन्तं जाऊदे शेतीच नाही करायची असं स चा लागून जातं ना म.
हो काय करणार म आता, त्यांच्या हा अस्नी, पाऊस पडला तेंव्हा खूपच जास्त. नाही, तेव्हा काहीच नाही. आता तेच आहे ना.
आता बघा, आता पाऊस किती लेट होतोय.
हम्म, आतापर्यंत का हे झालं असं पीक बऱ्यापैकी आलं अस
म
आता त्या वरच्यार हे व्हायलय, आता पुढं काय सांगता येत आता. आता जास्त पडला, पुन्हा पण अजून उघाड दिल तर?
मा ते त हायच.
शेतकऱ्यांच अवघड आहे. आणि चांगले शेतकरी साधारण काही क आहेत ते ठीक, ज्यांच कमी आय त्यांना किती आवघड आय.
म, बरोबर आय.
सिंचन असेल तिथं ठीक. आणि भाव पण मंग त्यामुळे वाढतात बाजारमध्ये.
बरोबर ए. ज्यांच्या विरिंना पाणी हाय त्यांची गोष्ट वेगळी. चल बो पाऊस नाही पण आला त आपण थोडं पीक तरी लावू पण
हां, खाण्यापुरतं तरी लावू.
पण ज्यांच्या विरींना पाणीच नाहीये त्यांना जे पावसाच च्या आधारित आसतात त्यांचे तर खूपच ज होऊन जात मग.
खूप त्रास होतो. सगळं निसर्गावरच अवलंबून आय शेतात.
ते त आय, आणि निसर्गाच्या हेत आपणच स्वत मानवाने जास्त हे केलेलं आहे बघ. झाडं किती तोडलेले हेत, कारण की पहिले बघा एवढं नव्हतं झाडं, पहिले आपण बघा जंगलात पण गेलो ना त ज रान एकदम हिरवं दिसायचं पण आता तसं नाइये.
म्हणजे लावायचच प्रमाण केल नाही आपण फक्
बरोबर तुमचे म्हणणे अग अगदी बरोबर ये.
तोडायच तर ठीकये आपण लावायला पण
बरोबर ये आपण जो दहा झाडं तोडतो ना तिथ ते दोन पाच झाड पण लावलीत ना, त बरोबर ते मेंटेन राहत पण तस करत नायी आपण.
नाही करत आपण फक्त आपला आपला स्वार्थीपणा बघतो. तोडायच आपल फायद्याच बघायच. आता पहिल्याच्या लोकांनी ते लावलेल्या ये झाड आता आपल्याला फळ मिळ त्यांनी स्वतःसाठी नाही लावले, तस आता पण विचार करायला पाहिजे माणसांनी.
मग पहिले बघा किती जुने जुने आता जर बघायलाय तर वडा झाड झाल, पिंपळाच झाड झाल, आता त्याच खोड किती मोठ असत बघा. आपण मोठ्यांना कोणाला विचारतो ते सुद्धा सांगतात का आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हाचे झाडे म्हणजे समजा ते दे वर्ष पूर्वाची जर झाड आतापर्यंत आहेत तर म आता जे झाड लावलेले त तिथ ते पुढ कामाचेत
पुढच्या पिढींसाठी असणारे ते म्हणजे तचीे आता पसूनच आपण तयारी करावी लागेल तेव्हा ते पुढच्या पिढीला मिळेल. आता एवढं उष्णता आये चाळीस बेचाळीस चालय अठ्ठेचाळीस पुढच्या पिढीला तर साठशे तयारी करून ठेवा लागणार अये.
साठ जाते का पासष्ट जाते अस.
हम् तेच म्हणतोय ते त्याच्यामध्ये सा पासष्ट मध्ये त्यांची पिढी जाणार पुढची सत्तर पर्यंत म्हणजे जोपर्यंत मानस स्वतःहुण सुधारणार नायी तोर्यंत असं होणारच.
बरोबर ये आणि अस नाही का बो आ हे मानव ना स्वतःचे मृत्यू निश्चित करून घेतोय बघा आता आपण जर जेवढे झाडं जेवढं तोडू तेवढ आपल्याला ऑक्सिजन घ्यायला त्रास होईल. ऑक्सिजन त्रा घ्यायला त्रास ला तर मग आपल्याला दम्याचा आजार होईल हार्ट अटॅक ये येईल बरोबर ज्याने आपल्याला किती म्हणजे आपल्याला आजार पण खूप वाढून जातील
तेच विकत घेतात आपण हॉस्पिटलमधे
जे फ्री मधे मिळत ते हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर विकत मिळत आपल्याला त्याच ऑक्सिजन
पण आपण जर ते विकत घेण्याच्याऐवजी ते तेवढ्याच खर्च जर आपण दुसऱ्याकडे झाड जर लावले तर ते आपल्याला
हा आपल्याला पण आणि आपल्या पुढच्या पिढीला प पण चांगले जीवन जगता येईल. तेचत आहे म, हम्म वेळच नाही कोणाला तेवढ करायला चांगल दुसऱ्यांनी करायला पाहिजे म्हणतात त्याचं फळ मला मिळायला पाहिजे.
हम, ते पण आणि दुसर कोणी झाड लावत असतील तर त्याला अजून टोकतील तू झाड नको लावु माझ्या दारात गाण इल अस.
अम्म्म, ते विचित्रच आइत. लोक म्हणजे ते म्हणतात ना दुसऱ्यांच्या घरच चांगल मला बघाव नाही अस, मला काय फायदा ये तो गाडी तर झाडाखाली लावायची पण झाड दुसऱ्यांचा अस वाटत. हम्म असे लोकांची मानसिकता होत चालीय.
ते ना, झाळाची फळं पण खायची पण झाडाला लावायची नाही अशी गोष्ट झालेली. आता बघा आपल्याला आ आंबा खायला किती गोळ लागतो.
हम्
पण आंब्याच्या झाडाला वाढवायला किती मेहनत हे, ते त्यांना ते माहिती नहीये.
म् लावायला त पाहिजे मेहनत पेक्षा, लावायचं म सुरुवात त कोणी करा पाहिजे.
लावायला पाहिजे सगळ्यात पहिले. हो चालतंय, चला.